बोला, हॅलो! हॅलो हो येतोय माझा येतोय ना
हा हा येतो येतोय झाले काम आटपली
हो काम झाली आणि बसलं तुमच झालं
अ नाही चाललेत माझे पण खरच खरचच चाललंय एकदम काय करता तुम्ही
काय नाही आता काम झाली आणि मग बसले आरामात
अ घरीच असता का तुम्ही का अस जॉब करता हो का दुसरं काय करताछ छंद अस
हा हा माझा बिझनेस आहे म्हणजे म्हणजे मी ब्लाऊज आणि कपडे वगैरे शेवते ड्रेस वगैरे आणि अ आरवर्कच केलंय
हो का आरवर्क आता ट्रेड मध्ये चाललाय ना ते अवर् हम् ब्लावज सगळे ब्लाउज सगळे शिवता असे डिझाईनचे
हा डिझाईनचे नाही जेवलेत मी जास्त ब्राऊज नाही घेत ड्रेस घेते आता बघा ना ते साडीचे ड्रेस वगैरे निघालेत घेऊ पॅटर्न मध्ये काय ना का म्हणजे आता चालूच आहे ना मग तशामध्ये तशामध्ये सुरते
हम्मच्छान आहे शिवनाच्या माझं पण तेच पूर्ण लहान मुलांचे
पण हा आमच्या इथे बघाना ऍडव्हान्स वगैरे देतात तसा आमच्या इथे नाही पैसे भेटणं पण
मग तो नाही तर थोडे तरी असं आहे करा आमचं
तेस ना शिलाई थोडी माराय
सिटीत असं नाही एक टीप मारायची म्हणटली तरी लोक पुकड देत नाहीत कोण लगेच त्या वीस तीस रुपय द्या म्हणतात लगेच
बाहेर भरपूरच पैसे घेतात
हा खूप घेतात पैसे पण ते म्हणजे घरातून करते म्हणून ते पण ओळखीचे असशीच करतात मग ते. थोडेशी कमी करा हे करा. म्हणजे त्यांची मेहनत आहे तेवढीच आ एवढंच की आपण घरातून करत असतो, ते लोक दुकानून टाकून बसलेले असतात. हा म्हणजे ते त्या दुकानात पाहिजे तेवढे रेट देत.
मग असं वाटत की नाय शिवलेले बरे, कारण पैसेच नाही ना.
हम्म त्याला पण मेहनत आहे त्रास त्रास किती होतेव शेवण कामाने पण. डोळ्याचा त्रास, मानेचा त्रास. कमरेच्या त्रास, मग कमरेचा पाय. पायाचा त्रास असा आहे, आणि वेळ जातोतो वेगळाच. त्यावेळी दुसरं काय होईल ते पण नाही.
आपण आणि काही लोक, जफार देतात तर आपण देतो. लगेच त्यांना करून तरी पण त्यांना काहीच नाही रात ते पैसे त्यावेळी,
नाहीये शेटत जरा कसं होत लगेच पैसे देऊन लगेच मिळतात. म्हणजे जास्त आपलं गावचं ते वेगळं पडतं गावचे आपण तिथंच राहत असतो ते, लपणाून बैलेले असतात असतात त्याच्यामुळे त्यांना म्हणू शकत नाही.
माझे माझे आरी वर्क चे पैसे मला आता तीन महिने ह भेट. अशाच सोडलेली की पैसे भेटतील.
अरे आरे आरेवर्कला पण खूप म्हणत आहे त्याला.
भरपूर... मी रात्र रात्रभर बसायची आणि ब्लाउज दिले त्यांचे. तीन तीन वाजेपर्यंत बसलेली आहे, मी कारण मला दिवसभर टाईम पण नसतो. बेठे काम वगैरे घरात
हा आजिबाजच खूप हे जात त्या त्याला पैसे खूप आहेत तसे पण ते तसे तेवढ्या माहती
आई पण पैशांचं पण आपण त्यांना असं पंधराशे जरी सांगितले ना, तरी बोलतात एवढे एवढे... बाहेर तर भरपूर घेतात मुंबई ठिकाणी तर म्हणजे, आता माझी एक फ्रेंड आहे ती बोलत होती मला, मी मला विचारले की ह्याचे तू किती घेतलेस? होय पंधराशे. आमच्या इथे चार चार न पाच पाच हजार रुपये घेतात पैसे मुंबई पडते ना शेवटी गाव ठिकाणी कमीच पण ते कस कमी सांगितलं ना तरी, त्यांना जास्त वाटत.
गावच्या ठिकाणी शंभर दोनशे पण जास्त प्रत्येक गोष्टीची काय दोनशे रुपये द्यायचे शंभर रुपये द्यायचे म्हणजे त्यांना नको वाटतात.
तेच ना आणि मटेरियल पण किती महाग आहे सर्व.
मटेरियल महागच आहे सगळ्याच गोष्टी म्हणजेे मी ते हे च पण करते, विणकामाचं पण करते ना पूर्ण. रुकवत्याचे सामान पूर्ण घे देते मी. तयार करून तोरण, रुमाल, पुन्हा असे त्या समया, रांगोळ्या अस, उलन च्या सगळ्या करते असं विनून हाताने. हा फ्रुट बीट त्याचे पुन्हा काय ते असत?
हा ते ते निघाल्यात बघा आता फुलं त्या ह्याची ते पण करत असाल ना.
नाही पाईपची ती नाही केली अजून मी ते आता मी गावी होते.
सोपं आहे ते पण कारण हा माझ्या बहिणी च रुखवत बनल होत ना त्यात मी बनवलेले. मला पण अशी आवड आहे भरपूर गोष्ट म्हणजे, असे करायची पण टाईम भेटत नाही आणि सगळं कंबरेला जास्त त्रास होतो बसून बसून.
हा ते पण आहे ते पण आहे. पाईपच पण, ते पण म्हणतात खूप कॉस्टली आहे, जरा थोडस पाईप पाईप विक विकत त घ्यायचे त्या काय म माहिती मी बघितलं नाही, काय प्राईज कशी आहे त्याची काय?
एक कितीला आहे? तीन रुपयला इथं काहीतरी हाय तीन का दोन ला. म्हंजे आमच्या इथे एक हा फक्तं.
हा असं ते आता बघा एका फुलाला किती लागतंय मगं ते?
हो एक फुल एका फुलाला भरपूर लागतात.
हम्म आता तुम्ही आणले ना मग किती आणले ते?
मी अ भरपूर आणलेली कारण का मी जाम प्रकारचे बनवलेले ना त्याच्यात.
हा.
हा तर मी एकदाच सर्व आणलेले म्हणजे वेगवेगळ्या कलरचे. म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस असं म्हणजे एका कलरचे आणलेले. एका कलरचे पंधरा वीस. प परत दुसऱ्या कलरचे पंधरा वीस असे ग्रीन कलर, रेड कलर.
हा मग तेच की ते एक एका कलर त ते जरी आणले एका कलरच्या फुलात ते पंधरा वीस जातच असतील पाईप ते. पूर्ण असं आहे ह. हा इथे पन्नास रुपये, साठ रुपये, एका फुलाला खर्च होतय असं तीन रुपये रूपयांनी जरी पकडली तरी अ- साठ रुपये म्हणजे पकडा पंधरा घेतला तर, पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये असा खर्च होतच ते.
हो तोच ना तेच ना. परत मेहनत, मेहनत किती आहे त्याच्या पाठी. काही लोक अशे बोलतात हो हा एवढं स्वस्त भेटतो, अरे मेहनत पण बघा ना तुम्ही. मेहनत बघतच नाही आता ब्लाउज
त्याला मे मेहनत असते ना त्याला छोट्या ह्याला.
तेच ना आता ब्लाउज शिवून दिला, आता लोक बोलतात अस्तर आणि काय रिलच. आता अस्तर आणि रील काय किती स्वस्त भेटतो. अरे पण मेहनत किती आहे त्याला ब्लाउज शिवायला. कटिंग ला टाईम लागतो.
परफेक्ट बसायला पण लागतं ना मापाचं, नाही बसल तर तुम्हीच बोलताय का ते लोकं. हो असं असं झालं तस झालं. पैसे घेतले मगं तिथे त्याची किती किट किट असते, म्हणावं अ व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे दिसताना तते म्हणजे हे सोपंय खूप काय लगेचं होऊन जा त पण तसं नाही होत ते मेहनत पण असती आणि तिला डोकं पण लावायला लागतं
मला एक टाईमला हा ड्रेस वगैरे शिवायला बरं पाडतात, मग ते ब्लाउज शिवायला नाही आवडतं.
हा ब्लाउजच अ तेच असतं शोल्डर उतरलं शोल्डर ग गळा मोठाच करा बारीकच करा. ढचा कमी करा मागचा जास्त करा.
आणि काय कायना बघा ना हा साड्यांना का म्हंजे ब्लाऊज पिस किती छोटा येतो. ते सिल्कमध्ये आता रेग्युलरच्या साड्या असतात त्यांना भरपूर छोट्या येतात. म हा ते जॉईन मारायला मला कंटाला येतं.
आणि परत ते हे पण होत म्हणजे जॉईन मारायला पण, काय नाही हलका हलका तर असल ते म अ जिथं जॉईन केलं तिथं म फिक्सटते ते परत. पुन्हा त्याचा त ते त्रास फिटिंग फिटिंग केलं की मग ते जरा उस्क तो लगेच दिसणारं काय दिसणारं? म्हणजे ते किती म्हणजे माझ स्वतः जे मी ब्लाउज शिवते कधी कधी त्यातले त्या ते असे फिसकटतात. एक दोनदा घातले की. म्हणजे आपण एवढी पण माया ठेवली किंवा आतमध्ये कापड घातलं तरी ते कापड शिल्क ते असं जरा हे होतं. अ ताणलं की असं ते मध्ये असं हे होतं पातळ होऊन जातं ते लगेच.
तेच त जाऊ द्या आप, अ मी कसं म्हणजे शिकले. का मी माझं एवढं हे नव्हतं की मी बाहेर त्यांची ऑर्डर घेईन पण मला येतात म्हणजे अशी कधीतरी मी असं म्हणजे यासाठी शिकले की स्वतःचे तर खर्च होऊन जाईल आपले तर आपण शिऊ आता खर्च बघा ना किती बाहेर किती लोक घेतात आपले तर पण शिवले तेवढेच पैसे वाचते ना
अर्ध्याचे एवढ दोनशे ते किती शिलाई आहे तुम
आम थोडे सधा ब्लाऊज आहे ना तेजे एकशे ऐंशी घेतात एकशे ऐंशी का दीडशे रुपये घेतात साधा ब्लाउज हां फक्त बिना आस्तरच आणि असतरवाला दोनशे वीस हं दोनशे वीस काहीतरी असतवाला
हां इथ सिटीत महाग आहे. तरी पण मला अ
म्हणजे गावात आमच्या असे कमी घेतात काही लोक घेतात जास्त घेणारे आता आम्ही तर मी कमीच घेते म्हणजे
अच्छा मग
पॅटर्न वगैरे असतील तर मग थोडे अजून जास्त घेतो पॅटर्न वर आहे ना.
हां पॅटर्न वर असतं ते डिझाईन पण कशी आहे ते डिझाईनला किती वेळ लागलाय काय लागलंय मणी लावायचेत का लटकन लावायचेत त्याच पण असतय ना ब्लाउज ब्लाउज असतय ते गळा मोठा आसला ते प खाली उतरलं के परत नॉट लावा कुणा नको असलेला, कुणाचा बांधा रुंद असतो, कधी पातळ असतो. असंही ना
भरपूर मेहनत आहे. छान म्हटलं बोलून